हॅलो!
काय वा काय ग कमले, हो आला. काय करते?
काहीच नाही आता म्हणजे ते अं ते वाजून उंची म्हणजे बळांची ताकत होती जी ह हा नाही ग चाईल्ड डेटाच
फोरांचं
हा
मी पण नवीन नंदणीची अपडेट करत होती एक नंबर अंगणवाडीची
आस?
हम्म.
हां. मग पण तिथं म्हणजे अंगणवाडी क्रमांक चारला गेली होती. अ आरोग्य तपाचणी होती तिथं.
हम्म.
एक बच्चू होता तो पाच वर्षाचा असेल. म्हणजे पाय पण थोडे वाकडे आणि आपण जे काय बोलतो ते आयुक्त सगडं. पण त्याला चालता नाही येत.
मग दवाखान्यात घेऊन जायला स
हा नग माहिती दिली होती. त्यांना नर्स नर्स ताईंनी नंदुरबारला घेऊन जा उद्या घेऊन जा. असं म्हणत होती तर हो जाणार ना मॅडम. असं मनात होत होतं.
हो का.
हां. अजून एक बच्चू आहे. म्हणजे तो म्हणजे तिची आ आई पण सारखे म्हणजे कमी वजनाचे आणि तिचा मुलगा पण कमी वजनाचा आहे.
हो.
हा त्याला पण र म्हणजे रिफर करण्यासाठी माहिती दिली होती, हा नंदुरबारला.
चालेल पाठवून द्यायचं.
हम्म. म्हणजे माता अली का बच्चूला घेऊन त्याच्या मि मिस् तुमच्या मिस्टरला पण ब बोलो म्हणून मिस्टरना पण सांगतात ते
हो का
कारण की माता तयार असतात पण ते मिस्टर मंग काही दान पिणारे असतात काही पण आहेत तातच नाही त्यामुळे मग ते घेऊन नाही जातात
हा ना
म्हणून अ म्हणजे बोोलवलं होतं दोघ्यांना पण आणि म्हटलं होतं त हो ताई मी जाणार असं म्हणत होतो तुमच्या बाडसाठीठी बोलतोय तुमच्या बाळाच म्हणजे आयुष्य सुधरायला पाहिजे का नाही असं खूप बोललं होत नर्सतााईन ते त्याला
हो का मग उद्या पाठवणार आहे का
हा उद्या जाणारहती नंदुरबारला नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं तिथं हा असं म्हणत होते. हं बर हम्म. म्हणजे आता कमी झाले, पहिल्यांदा खूपच होती.
हो का.
आप आपण काम हयला लागल तेव्हा हम्म सुरुवात ते मध्ये हाग पोशिक ना आता त्यांना विजिट जेऊन देऊन माहिती सांगून सांगून ना खूप म्हणजे फरक पडलाय
पडला का
हम्म
आम त्याच्या जानवेला ऍडमिट केलं तर पडून आले ते एकच दिवस थांबले तिथं शहादाला आणि पडून आले
त्यावरर पडून आले ते
काय माहितीय तिथं दूध नाही भेटत खायला भेटत नाही असं म्हणत होते त पोरगी नुसती रडायची दुधासाठी एक तर तिच्या आईला बी अंगावरचं दूध बी येत नाही
नाही ना तिथ लहानपणापासूनच नाही आहे ना
बाहेरच दूध लागत उठल्या उठल्या तिला मग तेथ नऊ वाजता आणून देत त्याात ही तर नुसती रडायची दुधांसाठी असं म्हणत होत होते
हा ना दुधासाठी ते पावडर पण दिले होत ना तिला तिला कोण ते बाडच म्हणजे स्तन पकडत नाही ना त्याच्यामुळे मग तेथ पण कसत ये तच तयार होणारच ना
विच्याईला दूध नाही येत ते बाहेरच दुधाची सवय पडून गेले मग आईला दूध पिण आलंच नाही
हा आईचं दूध आणि वरच्या दूधच खूपर फरक असतो म्हणून चार वर्ष वरष दूध आचे वर्ष दूध पालायचं नाही असं म्हणतना
हा काल किती काल केले होते कोमली काल किती काल केले होते
हां चार
चार नाही तो दोनस काल केले होते काल फक्त तू आणि हि सुनीता बरोबर एवढीच बोली मग नंतर रात्री फोन लावत. जाऊ दे कोणाचाच कालला नाही म्हटलं जाऊ दे म्हणे झोपून घेत म्हणून झोपून घेतल. नऊ वाजेला झोकली.
हम्म
एका आठवड्याला तीस काल करायचं आहे ना आपल्याला?
हा
दोनच कॉल झाले होते काल का
लावायचं ना मग कोणाला पण
लागत नाही जेमतेम जेमतेम हे करून तुला फक्त तुला एवढंच लाग तर मग रीमाला संध्याकाळी लागलं पण
हम्म
रात्री बोलू म्हणून काय बोलल्यात नाही कट करून दिेलं होत.
हम्म.
मग काही फोनच नाही लावले पी फोन नाही लावले नाही फोन नाही लावल.
दुसऱ्या अण् लावायचंो ना मग
लावलंच नाही झोप लागत होत नुसतीस म्हणून जतो.
दिवसात लावायचं.
दिवसात का सांगू का तुला?
काय काय काम राहतं आणि दीदी दीदी नुसती बोलायला बी बोला मोबाईल देत नाही. वस्तू मोबाईल मध्येच
काय असच. हानस
आता आपलं बोलणं झालं का नी मला लावते रिमा बी काय करते का
हा हवं.
मग रात्री मॅडमाणा लावणारे आज जाऊन बघणार आहे लागलं की नाही लागलं.
लावायचं ना मग.
म काय होत मॅडम शी बी बोलून घ्याय काय खाल्लं स्यपाात केला का? मॅडम असन तसन
घ्यायच. किती नंबर आहे न त्याच्यात सगळ्यांचे नंबर आहेत ना.
हा ना. नाहीत याच व्हॉट्सअप मध्ये बी काढून घ्यायचा नंबर निघून जात.
हा ना मग हा ना त्याच्यावरून पण काढता येत ना.
आया आज काही कुठच नाही गेली फक्त हे. सतरा माता आहे नवीन नंदणी तीन चार नाही आठ. नवीन चार आणि हे आता चौदा जुन्या माता. त्यांच अपडेट करायचे मग पोरांचं परत. वरडी काढायला शुक्रवारीला लसीकरण.
दोगे अंगणवाडीची चौदा माता नवीन गरोदर.
एक अंगणवाडीची अठरा माता आहे.
असं?
गरोदर.
हा.
चार नवीन नंदणी आणि चौदा जुनी माता.
हा. माझे पण खूप नवीन आलेले अपडेट करत होतील.
एकच बातचीथ
हा.
एकच नाटाचे अब्जेक्ट केले तुझ फोन इवन गेला.
हम्. माझ्या इकडचे म्हणजे नवीन पण खूपच आहे पण म्ह ते माझ्या मध्ये ना ते युवा काचं चिन्ह असतं ना ते दाखवत नाही म्हणजे आई ज नाव काढयला
दाखवत नाही काात माझ्या व्हट्सअप आपला बाकीच काहीच दाखवत नाही.
काहीच दाखवत नाही.
काय काय मधून दच होत नाही द तुझ्या तुझ्या काल चाल अस करण्याचा फक्त
आणि व्हॉट्सअपचा फोटो एवढं झालेलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये म्हणून तुला विचारत होते. तू तर म्हणती पागल करून टाकशील मला, हा ना खरज ना कमली आलाज नाही फक्त हे व्हाट्सअप. व्हॉट्सअपचा फोटो एवढा झालेला आहे.
फोटो सोबतच नाव लिहून टाकते ना‌ मी.
फोटो सोबत पण फोटो बी दिसायला पाहिजे, ना माझ्या ग्रुपला दिसत. तज नाही मोबाईल मध्ये.
मग फक्त नाव एवढेच दिसतात का,
नाव बी नाही दिसत फक्त त्या लहाना बाडाचा फोटो एवढंच ये. केला च्या वरती.
आणि ककळीच्या वरती. त्यांना माझाच फोटो एकाला याचा आरोग्य तपासण्याचा. आणि बाडाचा फोटो एवढो दिसतो.
मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असेल ना मग,
हम्म.
तर पूर्ण पहिल्यांदा पण टाकलेली होती. आता पण दनवती. काही मला असं का बरं म्हणते. मीच घाबरून जाते, मग व्हाॅट्सअपला टाकतो म्हणजे. वरून मला काय बोलणार आहे. अस माझ्या मोबाईल म बघते ते फोटो पण टाकलेले आहे. नाव पण लिहून टाकलेले आहे.
माझ्या ग्रुपला दिसत नाही. मोबाईल मध्ये दिसत आहे. फक्त बाडचा फोटो एवढाच दिसतो.
हा असं हा. आपण आता म्हणजे ना, दुसरा सोमवार झाला. तिसऱ्या सोमवारी ना, गरोदर माता आणि स्तंद मातेची मिटिं टिंग घेऊ ह.
आता या समारी लाग बे नाही तर ते टिचर वाट. त्यायला वाटतात ना कमली. त्या दिवशी जायचं, हा मीशित त्याला विचार विचारलं ते विचार. कधी वाटप करणार, का‌ बर म्हणे तू येणार एका वाटप करण्याचा. मदत करायला असं म्हणत होती.
हो सांगितलेलं तिला. मग तसं त्यां त्यांच मीटिंग घेऊन टाकायचं, नाही तर बाया येत बी नाही.
हा ना, तसच करणार मग त्यांना विचारावं लागेल.
हम्म.
तिथं आई पण मला म्हणत होती. अंगणवाडी सिक दोन नंबरची. टी चार वाटप करायचं. आहे आणि उद्या यायचं हा, आपलं काम आहे असं म्हणत होती.
कधी उद्या.
उद्या.
मद्याबी घेऊन टाकून आपल्याला काय करायचं, मीठ बून द्यायचे.
मॅडमला बोलवावं लागेल.
हा नम मॅडम ना
हा. अ जेटी एचार दोघं अंगणवाडीमध्ये घ्यायला येणार ना मग संख्या पण वाढलेली दिसणार
हा
हम
मग त्यांचा पहिल्या अगोदर मिीटिंग घेऊन टाकून मग त्यांना टी व्ही वाटायला सांग हाथ लो जिगवरर येत
त्यांना ते पण मदत करायचं
हम्. सुमित्रांते टी एचार वाटो करताना फोटो घिचलं टाकलेलं.
हा.
पण तीन्याड म्ह त